बोल ना.
काय करतीये?
काही नाही बसले आताच.
झाल का जेवण?
हम्म, झाल. तूच झाला का अभ्यास?
हा झाला ना.
हो आता काय करायचं?
काही नाही बसले होते कारन थोड्या वेळाने बाहेर जाईल.
हो का.
हम्म.
हे आली का लिस्ट आली का तुझ्या कॉलेजची?
नाही अजून नाही आली येईन थोड्या वेळानी.
हो का, कोणते कॉलेज घ्यायची मग? हॅलो.
हा, हा बोल ना.
काय करती मग अजून?
काही नहीं, तूझ आवरलं का काम?
हो आवरल.
हम्म.
तनु नाही आली काय त्रास?
नाही ती तिला बर नाही आहे ती नाय आली.
हो का.
हा.
हम् घरचं काम आवरलंत मग?
हा आवरलं ना भांडे घासले, झाडून
अन. स्वयंपाकाची वेळ होईन जात आसल?
हा करा लागना.
मोगळ्या भाजी
हम्म, काय भाजी करावं?
काही तरी करा आता आवडीची.
ह हा हा.
सगळ्या ला आवड अशी.
बरं बरं करल ना.
हम्
हो. ह्
दादूला फोन केला ता का.
नाही अजून करावं लागलं त्याला
हा का
हम्म आज म्हैस माळला गेल त्या का तुम्ही?
हा गेल तो ना.
हो
हम्म सगळे गेल तो आम्ही. काही नाही सगळे गलत आम्ही भिया छोट्या, गणू भैया डुग्गु काकू जीजी. आधी काही न आधी महिष मला गेलो दर्शन ते केले काही फोटो काढले मग इकड आलो परत बाराजीला मग दर् करून चाहा बी बी लि मंग ते हिर हिर तिकड थांबलो
अचानक कसत ठरलं पण तुमचं जायचं.
नाही रात्री भैय्याने मेसेज केलता वाटत वरकडे अंग वर सकाळी पहिला मी.
हा
हा मग मेसेज केरल ताकी सगळ्यांनी, उद्या बारा वाजता आपल्याला जायचंय कोणा कोणा लियचंय असं.
हो काय.
हा.
नव्या गाडीत नेलत ब
हा त्याच्या गाडीत नेल होत ना,
हाव का.
हा तो म्हणजे रोज सगळ्यां बाबाला नाहीच होत पण बाबा काही म्हणले नाही. मग म्हणून बाबाच कॅन्सल मग जीजूला आम्हाला स्नेहाव जिजु ला व तीन ते बाराची वाटतं
हम्म
हा म्हण
एवढे बसले क मग तुम आदी सगळ
बसल आम्ही तिघी मा आम्ही तिघी मागं बसलो होतो अन मग जायचेस मंद घाकी होते नंतराबाद लोक मंदार घाकी जी जी छोट्या आणि काकूमधल्या सीटवर बसले डमप्या आणि गरु भैय्या समोरच्या सीटवर बसले.
हो का.
हा
किती वाजता गेल ते काल म्हणून तुम्ही
आम्ही का बाराला हा बाराला इथून निघलो होतो.
मग किती वाजले ते यायला?
यायला तीन वाजले होते आम्ही तीन वाजता घरी होतो.
फट फोटो दोनच काढले असेल मग,
आह
फोटो काढले अस मग भरपूर.
काढले ना भाई ह्याच्या फोन मध्ये काढले काय माहिती कधी पाठवतो आता.
मग तसच वेरूळला बी जायचं ना,
वेरूरला भद्रा मारुतीलां तर नाही गेलो तर वेरूळला कुठं जायचं?
मून नाही म्हणे भाईया
नाही, भैया काही नाही पण कोणी म्हणलच नाही. गण भैया म्हणलं होता, पण भैया म्हणे जाऊन द्या आता. काकूणते हा जे जे ते म्हणत होतले पाय दुखते पाय दुखते मग काही तिझंच म्हय म्हय याला बालाजीलाच नाही म्हणत होत जायला.
हो का बाल तुम्ह पै पै जायचं होतं.
नाही पण मग त्यांनला बा ते चालाला त्या खडे टोचत होते ना, मग भैया बालाजीला म्हणे त्यांनला आम्ही चार वाजे लोक थांबणार आहे. तुम्हाला निघाच पै पै निघा मग दोघी.
हो का, हम्म, मग काय काय केलं बालाजीला?
काही नाही बालाजीला दर्शन ते केले बाहेर आमचे ते जुने फोटो होते ना, तनीचा माझण भागीचा होता तशासारखंच आम्हाला सेम एक फोटो काढायचा. च होता. आणि ते पहिले ते बि फॉरनी नाव असं लिहून टाकायचं होतं ना,
हा,
मग तसं फोटो काढले आम्ही मग
ह
मग काही नाही फोटो वगैरे काढले भैया म्हणे चहा बी ते खायचं प्यायचंय का? मग म्हणलं नाही चाच पिऊ म्हणलं सगळे मग चहा पिले आम्ही सगळ्यांनी. जीजिनी काकूणी काही पिले नाही. डंब्यासाठी चिप्स घेऊन दिलं.
हा,
हा मग तिथ चहा बी पिली. अन् कणसं मका खायची होती. पण मग मका लई माहाग म्हणत होते. तीस रुपयाले एक कणीस म्हणत होते.
हो का,
हा,
एवढी माग
हा मागच होती.
हम्, आपलं मळ्यात ग कितीक बी
म्हळ्यातलं पण तिथ जाऊन थोडी खायला भेटणार आहे.
इदून भाजुन ने.
आवाज येत नाहीये काय? हॅलो, रेंज नाही वाटतं. आवाज नाही येईना काही.
कुठ गेली तू?
आं,
वरती कशाला गेली मग?
ते फोन ना इकडच हे ना,
हा न म
हा,
हम्म, खाली यायचं न मग
हा आले. हा आले आले.
हम्म, वार लंय आता पाऊस येईल.
हा ये आभळ आभळ काय दिसना फक्त वारंच आहे.
हम् संजू काकाला जायचंय वाटतं.
हा त्यांना खळ जायचं होतं.
हा ना हो हम्. वर्षा काकी काय करीत हुत्यम
काही नाही डुबुल झोपु घालंत होत्या त्या.
हो का?
हा.
हम्म. डुगू झोपला नाही का आज अजून?
नाही तो मग आता गाडीत झोपला होता मग आता काही झोपला नाही.
हम्म हम्
गाडीत गज दोनदा झोपला ना तो काही गणु भय्याच्या मांडीवर झोपला काही बा काकूच्या मांडीवर झोपला.
झोपमोड झाली असलं त्याची.
आ लागला तो
हो का?
हां हा.
हम्
हम्म
बाबा अन् ते आले वाटत आता.
हा.
हम् चहा बीया झालीत मग?
नाही नाही चा करन आता बाबा अन् ते आजी येईन मग चा ब्या करनं.
हो का.
हा.
मळ्यात कोण कोण गेलतं का मग आज?
आज का पप्पा आजी गेली ती मम्मी गेली ती ड्युटीला.
हम्म.
पप्पा अन् आजी काय माहित दुपारी चालेते वाटतं. म मी तिकडून यायच्या आधी येईल होती आज्जी.
हो का?
बाबा बाबा बसेल होते झेंड्यावर.
हा
झेंड्यालाच बसलते बाबा तवा पाहिलंत आम्हाला येतांनी.
हम्म
हां.
मग काय आता काम आवरायच असु
हा आवरायच आहे ना आता काम. कला ना करण हा चा पाणी कर नाही. स्वयंपाकाचं बघू नंतर.
आता झाडून झुडून घेन लागनं.
हा झाडा लागलना.
हम चनू उकड जाऊन येन लागन एकाद बार
जाईन आता नंतर संध्याकाळी.
हो का
हा काय करतेय मग जाऊन द्या आवरा तुम्ही तुमचा.
हा. आवरू अजून अजून आवरू वेळ आहे अजून थोडा. आवरायला काय संध्याकाळी तेच करणये सगळ्यांन सारखच काम राहत.
अ होव.
हम्म हम
हम्म
बाई अजून कुठ नेणार हे मग तुमाला.
काय मणतीये म्हणल होता नेऊ म्हणून. सगळे रक्षाबंधनला रुद्धी देन त्या आल्यावर यशाला तेन बोलू म्हणे.
हा
जाऊ म्हने परत कुठतरी.
हा
हा
हम्म हम्म डमतल कोन रडला नाही का मग त्याची मम्मी नव्हती त
नाही नाही तो कायच राडला.
नाही का हम्म. त्याला काय देलत खायला चिप्स खायला.
हा चिप्स देले होते ना.
हो का
हम्म.
हम्म मंगरायला असध हा हा ठेव.
हो हो
हम्.